हॅलो हो हो काय करू राहिली जेवली?
भाई आता स्वयंपाक झाला जेवतो मग
हो इथंही व्हायचंच आहे आज राजेश्वरीचा उशीर झाला आज.
ह
हम्म पाखिरी भाजी ओ.
वांग,
हम्म
हम डबा आला का आज?
झाल ना
हो का
आज काय दिलं तिन आलूची भाजी दिली?
हा ह
हं
किती दिवस झाले हो झाला का महिना?
नाही सतरा हजार किले होते ना महिना.
सतराच आहे ना?
ठी का आहे रेखत काय महि महिन्यांन ताई म्हणे का दडब्या प्र्रमाणे आहे का?
नाही ते काटतो म्हणे पैसे असं कसं म्हणे मग खाल्लं नाही तरी कसे काय पैसे चला म
कोण म्हणे भाऊ म्हणे का?
रेखा ताई म्हणे.
हम हम
काय म्हणे बातला काटत असेल तर विचार म्हणे नाही तर म्हणजे मग ते खाले दिवस पाहून लांबून घे म्हणे
हम्म हमम हा
आर का पुरेल ना मग
सारखेच राहिलं ना हम्म हम्म
रेखाईल म्हटलं नाता रेखाई म्हण नाही म म्हणे आता ते आठ दिवस नव्हता ना माांग पाच सात दिवस नव्हता
हा हा
आणि रविवारी बी नाही हे करत मग आता कस हत्या येत आ वर्ष र बायकतिक्रिया जास्त लागेल ना?
हो हो.
न म म
मने क
हो हो.
हम्म बरं बरं किती जपे झाले लक्षात हाय तुये.
माहीते दिवस लक्षात हाय तिचे दिवस लक्षात हाय. खाडे
हो का किती झाले खाडे म
गाडी आता काय अ तीत तीन रविवार झाली समजा एक रविवार दिलता एक विनू दादा बीमार होता तव्हा गेला नव्हता तिन. एक अता काल नाहीे देला.
हम्म.
दहा अकरा दिवस होतील.
हो का ह ह.
ऍड वाय गले आहे ना ज्याच काटून म ब किती द्यायच तिून मुबई आला ना.
हो ना, हो ना, चालते ना. काय डबा बणते?
ती अ साडेतीन हजारात मी ते डबा पडू राहिला सत्तावन्न रुपयाचा.
हो का.
दोन टाईम करून देला ते शिऊन एकशे पंधरा त एकशे अठर रुपया
हो का हम्म हम्म.
काय केल भाजी गेली का मावशी?
मग शा हाय ना व जायचीच नई ना आता पाली खाल आता भाजी आणलेली हे व्हायचीच भाजी पण
हम्म मम्म पाहते मंग
अ आज उशीरच झाला आम्हाले बी.
म का असी
ह ना, तस आता कुकर झालं कि. कोण नई तीथ जात बाकी सगळं झालेलं आहे.
मी तर तसेच टाकतो रे फोनीत नाही.
डायरेक करतात.
हम्म मसाल अँड करतो डायरेक्ट घेऊन सुकून टाकून देतो त्याचा जमनी आण मी कुकरमध्ये नाही शिजत म गंजातच ठेवतो मंग त्याला एवढं पाणी सुटते त्या पाण्यात नी म पाणी सुटल्यावर प्राय फिरोव फारव केल की म डबल एक ग्लास एक दोन ग्लास पाणी टाकून देतो.
ह कधीसत लय पाय चोयते हे.
आता लयजण असल्यावर मंग तू उघडाच लागत्या आम्ही तीघीजणी आहो.
आम्हाल लई लागते नाव माय.
आवो ते नाय म रस्ता ही पाहीजे म त्यात रॉस्ता त्यात जास्त.
हा ना.
दोघा तिघा चा हाय ते.
अवो. रस्ता हाय का त्याले हम्म हम्म. नाही रस रस्ता. सजले आमच्या फाय पाहिजे त्याच्या बापल रस्सा पाहिजे. एक एैकायच एक हाय आमचे इथ.
ह.
अम. हो आता काय करायचंता भाजीच व्हायची आज
टवाटर वला मगूरा ते
गोळ्या घेतल्या की बर वाटते बिचारी हम्म
ते दाखवलंच नाही ना एकवडं हे पाहा लागत ते कसं एखादा बसल्या तर एक वेळ आला खाऊदे त्याले आठलं क क ह चोकलो का नाही काय ह काय नाही त्याच्यावर समजून ते देन बिचार्या गोड्या
हम्, ह
आणि
हो ना
तपुलता नलाड सवलत दिली आम्हाला तर मला काही नाही मानलं एवढ तर
ह, ह हो ना पा लाग नाही द दो
नाही जा दिशी होत नाही नाही न त फुध न
आ
तूचि बोल राहिली का मी काहीच नाही हो झालाच नाही अजून पर्यंत
काहीच नाही अजुबात नाही
नाही
बाई
मग
हो
म तर मग ममटला नसत कळत
हा ना
ते म जास्त ह ला नाही दोन तीन महिने होती अस आठ दिवस पंधरा दिवस हे तीन नवीन नन हलं मग ठेवलंही नाही आता ते हरबूनही गेलं माया पसाऱ्यात
हा ना ह हां
घरातलं हो ते
हो ना पल दल तर आणलं नाही लिऊन द्याल
नाहीय आता पाहीन ना मी ऑनलाईन
हम् हम् ह अनलं नाही म
आनलं नाही ऑनलाईनआहे न मी
हम् ह
ह, ह
बरंबर ऑनलाईनच आणलं होत आम्ही पण ऑनलाईन स्वस्त पडत हम्म
ऑर्डर करा दो नाही तून रुस्तो पैसे देऊन दि म व वेळ सांगलं
हा मला तर करताय नाही येतो वैश सांगा लाग
असंच कती वेळेस पाहिजे एखाद्या वेळेस तसं लक्षच नाही राहील क कामालाच भिडते मानू
हो
दुखलं तेव्हा लक्ष येत बिचारे
किती वाजता उठ तू मु ऊशीरा उठा त्या दिवशी आम्ही तिथून गेलो तर दार बंद होते दारा तर बंद होते समोरचे तुमचे
कवा गेलंते?
अ रविवारी!
दोन्ही दार बंद होते.
गावाला गेलति तेव्हा?
हो रविवारी!
रविवारी उशीरा उठतो ना मी. नवरा नाही येत काही नाही येत तर मग उशीरा
हम्म हम्म!
मस्त बाय या बसून राहायच तुमच्या तिथं नाही.
हो!
हम्म!
हम्म!
मोकळी आहे ना?
त्या पोरीच झालं का लग्न तिथं राहत होती समोर ती? पोलीस पोलिस आहे तीजा बाप का? पण आत गोरीशी पोरगी न्हवती का ती वैशूची मैत्रिन ती.
हा, नाही झालं नाही तिचं बीएससी नर्सिंग केलं तिन
हा कुठं आहे ती?
ती बुलढाण्याला आहे.
हो का, त्यांचं स्वतःच घर आहे का ते?
नाही भाड्यान आहे.
हो का हा लय वर्ष राहिली मग!
तिज का बा ती पट्टिला लोखर आहे.
हा
काय म्हटल तुले?
लग्न व्हायचंच नाय!
मग माज आहे बीएसी नर्सिंग केलं बुलढाण्याले आता गेले पुण्याले एकटी राहू राहिली रूम करून.
हो
पुण्याला यावारच ठेवली पोरगी.
हा हा!
चांगलं पहा आणि काही बी करा.
हा!
हा पैशा वाला.
हो मग काय! लय भारी आम्ही गेलतो शेगावले
शेगावली गेल ना येता येता पोरग पाहायला गेल त एक घर बीर हम्म चांगलंय पोरग हा मस्त आहे.
इंजनीयर आहे.
चांगला आहे पण लहान स्वभाव बी असा शांत आहे. शिक्षण भी भरपूर झालेलं आहे त्याचं
हम्म.
हॅलो.
हा बोल ना.
दोघच भाऊ आहे.
हो ना.
बई नाही माय बाप ही शांता आहे ते. मस्त आहे आता पाह म्हटलं. बलवायचं त्यांनी ह आकोल्याचं आहे. तो नोकरी एक बघतो का नोकरीले तिकड आहे हम्म. येले अग्निशामक मध्ये आहेत गव्हर्नमेंट सर्वविस आहे. हा मुंबईला ये.
पाहिला का मग मधुराले.
हो पा आम्ही मधुराला नेलो होतो घर पाहिले ते. बोलली त्या पोरासोबत ती.
मस्त स बा आहे म्ह किले म्ह त्या पराचा
हम्म
चांगला आहे पोरात
हम्म.
हम्म.
हम्म.
जवळच्या जवळ चांगल ना इंजिनियर आहे चांगलं जॉब आहे.
हो ना चांगला आहे प सवय चांगले आहे. म्हटलं आता एक दिवस बोलावतो
हो हो.
सुपारी फोडयचा कार्यक्रम करून टाकतो.
हम्म. हम्म हम्म.
हम्म. मंग पाहता येते लग्नाच कधी करायचं काय त.
नंतर
हा ना.
होण विचारे काय हो तुमच्या ह्याच्यात लईच ये आहे बाई.
हम्म.
नाही. हॅलो तुमच्या हच्यातलेच हे आहे म्हटलं.
हम्म.
हम्म हम्म.
आमच्या हच्यात नाही एवढं. हम्म. आमच्या इथे तसंच ये बच बातच भेटे आता वैशूले तर इतके चांगले चांगले आले श्रीमंत आले पण आमाले एवढं काय हाय फाय नको म्हटलं ताईची कुंडलीच नाही जुळली मग- नाडी एक होती. हम् ते नाही घेतले आणि ते आपल्या बजेटमध्ये होते त्यांच पाहिलं. ब
ते का
म्हणजे आपल्याला हाय पाय नाही पाहिजे जास्त आपल्यासारखे पाहिजे म्हणजे हाय पाय असले की. आपण त्यांची वरवरर करत राहा. ते आपल्याला काहीच किंमत देत नाहीत मग हम्म. साधारण लोक पाहिजे आपल्यासारखे.
मरा त सस्ता म आपल्या
हा आ. मग तू त्या दिवशी म्हणेल मामान पोरगं पाठवलं चांगलं होतं ते.
घेते म आता ते लग्न सव्वीस तारखे लग्न आहे मामाच्या इथं.
हम.
लग्नात येत त्याच्या आई बाबा पोरगा त्या लग्नात तू ये जो म्ह लग्नात. तानू च पोरग.
का एवढे एवढं वय झालं तरी लग्न नाही झालं त्याचं.
नाहीय म्हणलं तर.
त्याचं कसं काही नाही झालं बर.
अच् त्या जास्त नाही आहे दोनच वर्ष मोठा आहे ते पण काल बायोडाटा आलाच हाय. हो हो अधीपही आखला त म चार जिल्ह्याचा अधिकारी.
बंद हा.